हॅलो हॅलो हॅलो हा येतय का आवाज रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटत हॅलो हॅलो हा रेंजचा प्रॉब्लेम आहे त्याच्या म आवाज येत नाही व्यवस्थित
आताला
हा आता येतोय जरा व्यवस्थितीत हा आता येतोय जरा आवाज
हा बोला ना काय करत
हा काय नाही काय आता बसले म्ह तुला फोन करावं
हा का जेवण झालं आमचं काही नाही जेवण केले आता
हा हा
हम्म तुमचं झालं जेवण
नाही जेव नाही झालं आता थोडं बारा बारा वाजता बसते जेवायला दुपारचं काय णी नसत ना बाकीचे शाळे ऑफ
हम्म हम्
तेव खाऊन घ्यायच हा सकाळी नाश् नऊ वाजता साडेआातल्याऊ हा
हम् हम्
हम्म तुमचं काय एवढं काय चाललंय एवढं
एवढ्यात काय नाही आता शाळेत मुलांच शाळेत जायचं टिफिन बनवायची घरचं आवरायचं हम्म हेच चाललंय आता
हा आमचे चालले आता सुट्ट्या आता पुढे घेणार आहेत ना दोन तीन दिवस सलग चाललंय कुठेतरी जावं म्हणून चाललंय
म्हणजि
फिरायला ह फिरायला जायचं म्हणून चाललंय पोरगी नाचायला लागली जायचंय कुठतरी जायचंय कुठतरी फिरायला पाऊस वेळ आता पाऊस पण थोडाफार येतो ना मग बाहेर कुठ तरी पोरीना अस जाव असं वाटतंय चचा अरे आम्ही गेलोतो मध्ये अ ह्याला गेलो होतो
स्टा
हला बेंगलोरच नाही का जवळ ते तमिळनाडू तमिळनाडूची हम् गेल्या वर्षी गेलो होतो तर माझ पोरीनी ते मध्ये फोटो बघितले मग त्यांना वाटलं आता परत जायचं कुठतरी म आता चालय बघायचंय कुठं काय पण सध्या सगळीकडे इतकी महागाई आहे आणि जाय याच म्हटलं तरी पहिल्या सारखं आता बजेट मध्ये बसत नाही
हा आता पेट्रोलचे गण दर वाढलेत ना डिझेलचे
तेच की आता आम्ही गेलो होतो. जेव्हा आम्ही अ. जेव्हा गेलो होतो एक दीड वर्षपूर्वी तेव्हा, म्हणजे व्यवस्थित होत आणि जाणं येणं पण चांगलं होतं म्हणजे. रेल्वेने गेलो होतो इतन. तर किती मला वाटते. लागले होते तरी एक दिवस पूर्ण लागला. होता पोहोचायला हो
बेंगलोर ला.
हा बेंगलोर बेंगलोरच्या अलीकड कुठं थांबलो होतो. आणि मग तिथून बेंगलोर मध्ये गेलोत ते तिथं काय ते आयटी सिटी म्हणतात ना आयटी ची सिटी आहे म्हणून. मग तिथं गेलो तिथं फिरलो बऱ्यापैकी तिथं असं ते जू चे गार्डन पोरांना बघायसाठी होतं भरपूर जू चे गार्डन होते. हा त्याच्यानंतर त्यांचे ते मातीचे बनवलेले खेळणे असतात. किंवा असे मातीचे किल्ले असतात बघायला पोरा माझे म्हणून म्युझियम सारखं
हा हा म्युझियम सारखं.
सारखं ते माती कोरून सगळं त्यांनी ते बनवलेलं असत किल्ल्यासारखं
हम्म हम
मग तिथे गेलो होतो पोरांना घेऊन बघायला मग त्या पोर. खुश झाली.
हा फिरायला नाहीेल कुठेतरी खुश वाटत
खूष वाट खूष होऊन जात ते पण तिथे आपल्याला जेवण आपल्याला जेवण आपल्यासारखं इकडं तेथे आपल्याला जेवण सारखं जेवण
नाही हो जेवणाची खूप.
हाल हा म्हणजे खूप हाल झाले आमचे मोठ्यांचे पण हाल झाले पोराचे पण हाल झाले जेवणाचे कारण आपल्याला सवय असती भाकरी चपाती ची, भाजी आणि भात आणि भात भोपळ्याची भाजी आणि सांबर म्हणलं ते सांबर किंवा रसम टाईप असंच बऱ्यापैकी मिळत होत. पोरांना सारखं भात भात म्हणजे भाताचेच वेगवेगळे प्रकार म काय गोड भात काय किंवा नाही असं
नारळीभात, गोडभात
नारळी भात हा नॉन व्हेज म्हणलं मग ते बिर्याणी चंच म्हणजे नाही का नॉन व्हेजची चिकन ची बिर्याणी वगैरे असंच जास्त करून भाताचं सगळं मिळत होत, नाही तर मग ते इडली. जिकडं तिकडं इडलीच होती.
खायची पण खूप हाल झाले असेल ना मग?
ते खाण्याच थोडीशी हे झाली, आबळच झाली जरा खाण्याची. पण ते एवढं सवय नसती. घरून नेलं होत पण काय ते आपलं नाही का थेपले, विपले सारखं असं कोरड कोरड जे जाईल बाबा खाता येईल असं चिवडा होता, मुरमुरे परत तून नेले होते लाडू होते. मग त्याच्यामुळे त्याच्यावर गेल बऱ्यापैकी भागून पोरांचं. ते जेवयच्या टायमाला असं व्हायचं की परत इडलीच खायची का जेवायला?
हाता तिकडं काही भेटतच नाही ना चपाती, भाकरी भेटत नाही ना?
हा नाही नाही आणि ते चपाती बी म्हटलं तर त्यांची तांदळाची चप चपी म्हणजे त्याला काय म्हणतात ते वेगळंच काहीतरी तांदळाचच हा तांदळापासून बनवलेले असायची पन तांदळा पासून बनली तेची चव पण वेगळी लागायची ना एकदम ते सवय नव्हती आपल्याला एवढं खायची तांदळाच सगळ पण जागा छान छान होत तिथं भरपूर म्हणजे फिरायला भरपूर होत
हो
वातावरण पण छान होत तिथलं
मी कश निघालते रेल्वे
रेल्वेने गेलोतो रेल्वेने तरी लागले चोवीस तस्तच्या आसपास लागले तरी उतरून आणि जाऊस् तर तिथं
तिथं फिरायला मग दुसरं रिक्षा किंवा बस म जावं लागत
हा मग तिथं ह बुक केलं होतं तिथे टूर्स ट्रॅव्हल्सच नाही का ह तकडनं बघ केलं होत मग त्यांच एक त्यांनी दिला होता माणूस जोन आहे का तिथं फिरवल सगळं आप सिटी सगळी दाखवणार आजूबाजूचे दाखवणार आणि तिथून ते मैसूर जवळ हो तिथून ना
हा हा बेंगलोर पासून मसुरू
हा चार तासाच्या चार पाच तासाच्या काहीतरी अंतर होत मैसूर हा तिथून पण मग आम्ही काय केलं मैसूर ला गेलो तिथून पुढं ते तिथे ते वृंदावन गार्डन म्हणून आहे असंच अस राजे महाराजे त्यांच कस अस मोठ महल आणि असं भरपूर बाहेर ते पाण्याच मोठं असत त्याच्या पुढे मोठा महल असतो अशा टाईप मध्ये ते वृंदावन म्हणून आहे म तीथ तीथ गेल होतो बघायला त्याच्यानंतर मैसूर पॅलेस आहे तिथ मैसूर पॅलेस बघितला तिथे आतमध्ये ते छान आहे म्हणजे इतकं जुन्या इतक्या जुन्या वस्तू काय काय ठेवलेल्या आहेत तिथ त्यांच्या काळातल्या ते राजे महाराजांच्या काळातल्या मैसूर पॅलेसमध्येध्ये आणि सगळ्या अशा म्हणजे जुन्या अंटिक वस्तू ठेवलेल्या आहेत चांगल्या
हा
आणि भरपूर वेळ लागतो आतमध्ये गेल्यावरती खूप आतमध्ये असं सारखं म्हणजे नाही का एक हॉल झाला का दुसरा हॉल म्हणजे असं प्रत्येक हॉलमध्येध्ये फिरत फिरत म्हणलं तर अडीच तीन तास पूर्ण फिरायला लागला आतमध्ये तो महाल फिरत ला
हम् हम
हा तिथे ते भरपूर असं वेगवेगळ राणीचं साज हे ते ठ ठेवलेले होते ते राजे महाराजांच्या तलवारी असं सगळं ठेवलेलं होतं कोरोना मजा आली ते बघून सगळं
हा आणि उटीला गेल त्या का
ह मग त्याच्या पुढे एक दिवस तिथ थांबल मैसूर म तिथ पुढ मग उटीला गेलो उटीला ते वरती आहे ना म्हणजे अस भरपूर असं वरती डोंगरावरती असल्यासारख म्हणजे घाट वगैरे खूप घाटीवररती जाताना ना सगळ्या घाटाचाच रस्ता आहे म्हणजे सगळा घाटाचा रस्ता आहे आणि मग ते रस्त्यात मग ते घाट टाचे मग पोरपर उलट्या करतच गेले रस्त्याने
हा हा उलटेच होते मुलांना.
हा मग तरी भरपूर तिथून जवळपास सात, आठ तास लागले उटीला पोहोचायला. आणि खाली हा मै मैसुर मधून आणि मैसूर च वातावरण असं गरम असतं आणि तिक तिकड उटीला एकदम थंड वर गेल्यावरती एकदम थंड वाटतं म्हण थंड म्हणजे असं वाटतं की पण ह्याच्यात म्हणजे हिवाळा लागला का काय एवढी थंडी होती तिथे. संध्याकाळी हा सहा सातला दिवसा पण लोक म्हणजे तीन, चार तास सोडले ना दुपारचे तर लोक दिवसभर स्वेटर घालून फिरतात. एवढा गार असतं. हा गार असत मनजे संध्याकाळी आम्ही चार, पाच वाजता सगळेजण स्वेटर घालून फिरायला म्हणजे निघलो, बाहेर पडलो. एवढी थंडी होती. हो खूप थंडी होती तिथे. आणि तिथून खाली उतरलं की गरम असतं आणि तिथून म्हणजे सात, आठ तास गेलं पुढं की इतकी थंडी असती. एकदम ते ऋतूमध्येध बदल होतो ना यास खाली वेगळं वरती वेगळं वातावरण तिथे. अ तिथं गेल्यावर मग का नाहीपण टेक टेकडीवर असल्यामुळे ना तिथं पाऊस पण असत बऱ्यापै मग आम्ही थांबलो तेव्हा एक दिवस पाऊस पण आला रात्री मग ते गार पाऊस
हम्म आणि तिथं उटी मध्ये अस काय?
तिथे ते चहा चहा ची फॅक्टरी मेन म्हणजे कारण तिथं चहा पिकतो ना सगळ बऱ्या पैकी की चहाच असतो. हा ह त्या शबद इ ति चहाची इथून तिथून चहाची शेती आणि ते निलगिरीचे झाड म्हणजे त्या त्यांचे जंगल म्हणजे स म्हणजे निलगिरी चे झाड हा पूर्ण जंगल मनजे सगळे निलगिरीचे झाड होते आणि एवढं छान वाटत होतं ना सगळ्या वास अस सगळ्या घाटात ना निलगिरी चा वास यायचा हा पूर्ण घाटतून वास यायच निलगिरीचा.
हम् म्हणजे डोंगरालाचत काय निलगिरी ची झाड
हा सगळी डोंगराला निलगिरीची झाड आणि वर पाऊस चहाची शेती फॅक्ट मोठी बघितली. आतमध्ये चहाची पावडर कशी बनवतात ते पानांपासून बघितले. चहा घे हा आनल. सगळ्यांनी चहा पावडर आणलं.
काय आपली इथ न तिथ सारखंच असतना ते
तर तिथे जास्त महागे आपल्यापेक्षा महागे तिथ. आणि ते बाहेरचे लोक म्हणजे नाही का असं बाहेरून टुरिस्ट आल्यामुळे ते अ अजूनच त्यांच्या किमती हा किमती जास्त. ते आहे त्याच्यानंतर आपलं कापू रचं तेल मिळतं चांगलं तिथं. कापूरचं निलगिरीचं तेल. आपण पोरांना लावतो ना सर्दी झाल्यावर लहान पोरांना अंगावर थोडंसं लावतो बघा कपड्यांवरती निलगिरीचा हो हो हो ठीक आहे.